हा ते काय नाहीेतई निवांतच जोन वगैरे झाले तुमचे
हो झालंय बघा तुमच्या
हो झाल्या त्याच निेवांतच होते म्हट काय चाललंय बघाचा काय शेतीतले वगैरे आता काम
शेतीतली काम आम आम शही तर शेत हा विषयच नाहीे बघा
नाही
नाही शेतच नाही लांब लांबपर्यंत आमच्या इथं कोणाची शेती नाहीय
पण खर तर आता शेतीचच म्हणजे महत्त्व किती आहे ना हो म्हणजे शेतीशिवाय
पण शेतीला जागा पण नाही एवढे लोक शेतात पण जाऊन राहाय लागले
राहायला लागलेत होय होय होय आता काय झालंय कोठे होय त्यांना काय लोकांना वाटत की शेती म्हणजे सिटीमध्ये राहिली जॉब वगैरे केला म्हणजे स्टेटस वाढला वगैरे नाही का
हो आणि पोरांचं म्हणजे असं शेतकऱ्यांना आपण असं काय म्हणतात गरीब गरीब समजतो ना गरीब समजतो मेन आपलं हे आहे की आपण शेतकऱ्यांना गरीब समजतो शेतकऱ्याच्या घरी आपण पोरी देत नाही
हो पण खर तर शेतकरी श्रीमंत म्हणायचा
शेतकरी श्रीमंत आहे पण शेत त्या कस पिकच नुकसान झालेलं असतंय तो स्वतःच तो स्वतःच्या ह्या जबाबदार आहे की लक्ष देऊन श नाही खत प्रत्येक पिकवले असतात त्यामुळे आपण वस्तू जास्ती विकत घेऊ शकत नाही ना आपण त्या वस्तू मग त्याचच नुकसान आहे त्यात
ते मालाला किंमत पण तशी नाहीये ना शेतकरी म्हणजे आता जर शेतात काही गोष्टी पिकल्याच नाही तर म्हणजे माणूस जगणार कस ना म्हणजे नुसतच बाकीचे काम
आता का पिकत नाही आता का पीक येत नाहीय
हा
शेती आधी सारख राहिली नाहीये त्यात खत खतांचा वापर नीट करत नाहीये त्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम पा जेव्हा पडतोय असा धो धो पाऊस पडतोय की हे शेताला तलावाचं स्वरूप आलेलं असतय
हो आता पावसामुळे भरपूर नुकसा क छान झालं लोकांचं म्हणजे बघितलं ना ते पाणी वगैरे प मला ती आठव भीतीच वाटले खरं एवढं म्हणजे अचानक पूर्व घरी चार दिवसात एवढा पाऊस पडलाय की पूर आला एवढा पाऊस म्हणजे आपण आता उन्हाळा एवढा होता णे लोना क त का का का ल लोकांना तर उन्हाने बी पीचं काही पाणी कमी होऊन असं आट्याक आले होते
हो हो हो उन्हामुळे अटॅक आल्या आ इथ जास्त झालेले त उ्हामुळ
खरंच
हो हो एसी ब्लास्ट झालेली आहे तर कुलरची हवा सुद्धा येत नव्हती आम्हाला माहितीे का ती ब्लास्ट व्हायला लागली दिवसभर चालू असल्या असल्यामुळे ना मी नवीन कुलर घेऊन आला एसी थोडा वेळ बंद ठेवता येईल म्हणून पण कूलरची हवा सुद्धा आम्हाला येत नव्हती दोन दोन कुलर नाहीतर एक कूलर दोन फॅन लावून आम्ही राहिलोय माहितीय का ह्या उन्हाळ्यात प्रचंड ळा हो फोटी फाय टेम्परेचर होत आमच्या इथे
बाई हो ना खूपही ह्या वेळेस त्रास झाला
गरम व्हायचे फ्रीज असे वाफ फ्रीज मधून गारवा गार हवा यायची समोरून आणि मागून म्हणजे वाफवा यायच्या फ्रीजमधून
हा ना
हा पोरं अक्षरशः बर्फ टाकायचे स्वतःच्या बॉडीवर असं बर्फ लावून घेत होते माझी मुलगी तर सधान कदा फ्रीज उघडून उभी राहायची हा बरं वाटतं
बरं वाटतंय बय नाही असं त्रास वयचा म्हणजे ऑटोमॅटिक असं ना आपल्या पायातून वगैरे नसो गरमीचा किती त्रास होत होता ना पायला वगैरे मला पण खूप झाला ह्या वळे सो
हो हो गरमी खूप होते या वळेस नाही हे असं दिवसेंदिवस हवामान तर चेंज होतच राहणार आहे पावसाळ्याच्या वेळेस उन्हाळा उन्हाळ्याच्या वेळेस थंडीत थंडीच्या वेळेस मधूनच पाऊस पडणार म्हणजे आधी कस ऋतू ठरल्याप्रमाणे व्हायचे आता कधी काही चालाय चालतल्या कधी काही होतय आणि त्या ह त्या भी तिने आपण कुठ जाऊ पण शकत नाही उत्तराखंड मध्ये बघा आणि तिकड हिकडं कस चाललायत भूकंप व्हायला लागलेत कुठं एक अतिवृष्टी म्हणजे पाऊस खूप पडतोय तिथं पूर आल्यासारखी परिस्थिती झाली पुण्याचे बॉम्बेची जी हलत काय झाली आहे आज अ चारच दिवस पुण्या म्हणजे आणखी पाऊस पडला तर पुण्या पूर्ण पाण्याच्या खाली
ह ना
हा तेवढं पाऊस पडलाय
हम्
कितीतरी आमच्या इथे मॅरेज होत असे आमचे रिलेटिव्ह आले नाहीत रस्ते सगळे बंद आहेत कुठून येणार बोलले ते घरचे लोक सुद्धा आलेले नाहीयेत आमच्या इथं एवढा पाऊस पडलाय पुण्यात सुद्धा मग पिकांची तर बाराच वाजलेत पिकांचे तर
बाई
महागाई वाढणार पिक पिकनासाठी झाल्यावर महाग का वाढणार मग शेतकऱ्याला पुन्हा तिथून दोष
हो ना आणि हे असं पाऊस पडल्यामुळे एवढे शेताचे नुकसान झाले म लोक पिकवणार कस आहे नाही का
पाणी आता ते स पाणी सरकायलाच वेळ लागणार आहे तिकडच पं दिवस तरी ला ते व्यवस्थित व्हायला सगळ्या गोष्टी तिथून पीक टाकणार पुन्हा पाऊस झाला की मग झालं किती मोठं नुसकान आहे ना आपलं
सण म्हणजे काय आता म्हणजे टोकणी वगैरे ह्या टायमिंगला व्हायला पाहिजे होत्यात आतापर्यंत प खू घून यायला पाहिजे होतं तर खरं आता हे पाऊस नव्हतं त्याच्यामुळे लोक थांबले नाही का आणि आता पाऊस एवढा झालाय की हे टोकू पण नाही शकत आणि आता टोकणी झाली आणि जर परत पाऊसच नाही पडला हे असा उन्हाळा पडला तर मग ते ठोकलेला ऊन पण नाही येणार आहे एवढं म्हणजे बिकट परिस्थिती होते ना लोकांची म्हणजे शेतकरी खूप म्हणजे ह्याच्यामध्ये असतो म्हणजे पिकलं तर आहे पैसा नाही पिकलं तर म्हणजे नाही का कर्ज वगैरे किती करावं लागत शेतीसाठी पण कस वागत असेल करतो का त्याला खरं तर ना त्याच्या त्याच्या हा
ंचा विचार करायला पाहिजे
जे खूप नुकसान होते
हो ना हो ना हो ना मग आणखीन काय आणि पोरं तर निम्मे भाजी आमच्या खातच नाहीत हम्म पालक हे शरीरासाठी किती चांगला आहे आयरण आहे त्यात पण पोरं खात नाहीत कारल्याची भाजी नाही खात पोरना नाही आवडत हे भाज्या
हा ना
हा नाही खात मग काय करायचं ऑप्शन तुम्ही. त्या पोरांना पाणीपुरी द्या भेळ बनवून द्या नूडल्स बनून द्या मंचुरियन. मंचुरियन बनवून द्या हे सगळं आवडीने खातात पण आपले जे पालेभज्या आहेत. ते नाही सलाड नाही खाताते पोरं आईस्क्रीम खातात डेझर्ट खातात पण सलाड नाही चालत.
सलाड नाही चालत होय. आता त्यांना युनिक पाहिजे म्हणजे जस जग युनिक. झाले तर गोष्टी पण युनिक पाहिजेत. खायला पण युनिक पाहिजे चपाती भाजी जास्त.
नाही चालत नाही नाही इथं घ घशात अडकतं त्यांच्या भाजीच पाती.
आणि आता ते पिझ्झा.
हा मोमोज द्या पिझ्झा द्या बर्गर द्या ते सगळं खाली येतं घशाच्या खाली येत. पण तिथं अडतत घशात तिथं टोसत त्यांना भाजीच पाती. काय बोलायचं लहान लहान पोरांना पण पिझ्झा बर्गर माहितीय. आपल्या वेळे होत का हो पिझ्झा बर्गर.
न पझ्झा वगर काय वडापाव एखाद वेळेस म्हटलं तर आपल्याला मिळत नव्हता. आणि आता हे पिझ्झा पिझ्झा काय म्हणतात प्रोटीन आहे पिझ्झा मध्ये.
हो हो प्रोटीन आहे पण मेडिकल. दहा वाजेपर्यंत ओपन असतात दहा अकरा पर्यंत ओपन असतात पण पिझ्झा बर्गर दीड वाजता. आता दोन वाजता पण भेडतो ना पुोरांना.
हो हो हो.
काल अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत असतात चालू.
हो.
पण पिझ्झा हा तुम्हाला दीड दोन वाजता पण भेटतो भर पावसात पण भेटतो.
भेटतो हो आणि त्याची काय कती सिस्टीम वगैरे ठेवल्या ना. क. म्हणजे हा फास्ट तुम्हाला भेटून जाईल गरम गरम मिळून जाईल. त्याच्यामुळे काय हो कंठ आला काय झालं नक. नको वाटलं मम्मीने केलेली भाजी नको वाटली करा ऑर्डर पिझ्झा करा. हो हे आता फक्त. लोकलमध्येध्ये गावांमध्ये फक्त नाहीये. गावांमध्ये कसं जव आपण बाहेर वगैरे जाऊ तेव्हा मिळतो ते त्या गोष्टी. ते मिळतात पन सिटीमध्ये खर तर ते सगळ्या गोष्टी अवेलेबलच आहेत. त्याच्यामुळे जास्त लोक म्हणजे मुलांना ते हेच राहतं. नको मला पालेभाजीच नको. पण त्याच्यामध्ये पण आता पिझ्झा मध्ये पण दिलंय ना ते. मी तर ना सारख्या रेसिपी वगैरे बघत असते लहान मुलांच्या मग काहीतरी वेग. म्हणजे हे हा खात नाही ना म कस तरी वेगळ्या पद्धती बनवून. मग त्याच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवायच्या नाही का मग ते छोटे छोटे डोसे वगैरे. मग मुगाच्या डाळीचे वगैरे असं मग त्यातन ते जात ना त्यांना प्रोटीन. आणि शक्यतो मी उत्थप्पाप जास्त प्रमाणात करते त्याला आवडतो पण. आणि करते पण खात म्हणजे त्याच्यामध्ये भाज्या वगैरे जास्त ऍड करायला येतात. ना गाजर म्हणा आता असं खात नाही तो. भेट वगैरे नाही का मग मी काय करते. की त्याच्यामध्येच बीट टाकायचं गाजर टाकायचं. कांदा टाकायचं टोमॅटो टाकायचं थोडीशी तिखट लागायसाठी मिरची वगैरे आणि असं. भरपूर जेवढे आपल्याला ऍड करता येईल तेवढ्या वाठणं वगैरे पण मी त्याच्यामध्ये टाकते. फक्त जरा असं. बॉईल करून घेते म्हणजे शिजून थोडंफार घेते आणि मग त्याच्यामध्ये मिक्स. करते आणि मग करते त्याचा उताप्पा मग खाऊन टाकतो. तो म्हणजे त्याला तेस्ट पण येत आहे आणि खायला पण असं वाटत नाही की ही वेगळी भाजी आहे. आणि हे काही व्यवस्थित लागे ना नको वगैरे काय म्हणत नाही खाऊन ठाकतो आणि त्याला आवडत पण म्हणजे जास्त अ हे पण करून जबरदस्ती करून पण द्यायला नाही लागत आणि काहीच नाही खाऊन पण होत आणि त्याला ते मिळून पण जग सगळ्या
हम्म ते तर आहेच आपणच आपल्या पोरांची काळजी करायची आता पण हे ना जोपर्यंत त्याला ह्या गोष्टी समजत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण जेव्हा दहावीचं वर्ष संपून पोरां अकरावीला जातात
हां
आणि कॉलेजच्या समोर जे निरनिराळे अ हॉटेल्स किंवा ठेले उभारलेले असतात ते ठेले वगैरे त्यांना आकर्षक करतात
ह
पोर स्कूलमध्ये टिफ टिफिन घेऊन जायला कॉलेजमध्ये टिफिन घेऊन जायला लातात लाज वाटते टिफिन नको बोलतात तिथं बाहेरून मी वडापाव खाईन पण घरातून नाही घेऊन जात आमच्या पोरा तिथे हॉटेलमध्ये खातात हो काय बोलात हे लहान असर्ंत सगळ्या गोष्टी त्यांना समजत नाही तोर्ंत सगळ्या गोष्टी क पण जेव्हा त्यांना समजायला लागत ना त्यांना भाजी ची किंवा घरातून उपमा पोहा घेऊन जायला लाज वाटते पोरांना
होय
तिथं आठ दिवसाच तेल तळून तळून ते काळं झालेलं असतं त्यातला वडापाव त्यांना चालतो पण घरातून ज्या पौष्टिक वस्तू आपण बनवून देतो ना ते त्यांच्या शरीराला घातक असतात असं त्यांना वाटतं की काय बघावं लागेल ते आता काय बोलायचं चला
ठथऊ का म ते हा हा हा ठीक आहे बा
बा